काय म निवांत होय, बाकी?
बाकी, काय नाही बघ. खायच आता, जरा लवडायचं जाऊन, कॉल झालं की. दुसरं काय काम आता. काल जरा आजारी हुतो त्यामुळं उठायलाच नाही वर, भांडी बिंडी काय घसाय नव्हती. अ गोळ्याखाल्या परवा क ने अगं मानच दुका लागली माझी आणि म ईकडं मान का, तिकडं मान करता ये ना. डोकं पण दुका लागल, वाकता यी ना काय सुचणाच. मग जाऊन इंजेक्शन करून आलो आणि ते चा अशक्तपना आला लय. संध्याकाळची पण भांडी घासायला मग, सकाळच्या बारी उठून नुसती गडबडीन जेवण साडेसात उठला उठला अन् जेवण करायचं होतं. भाकरी कर करून त झालत्या, तर पोरगी गडबड करायली मम्मे डबा दे, डबा दे. तिनं न भाजी व्या नाही तिनं काल, चटणी आणि भाकरी करून चटणी आणि भाकरी दिलेली तिला डब्याला भरून. आज म्हणलं नाय बाय उग पोरा च उग केलते हाल. उठले लवकर आणि आवरलं पटपट आज जेवण ते न सगळं.
हम्म, मग दाकवल न य सा?
दाखवलं. काल बरंवा म्हणजे काल जरा आज गोळ्या एकदम हार्ड दिलंत्या गं मानाने डोक्याचा प्रॉब्लेम आहे डॉक्टर सांगले कंटिन्यू चष्मा वापर नाही तर. नाही कमी आलं तर जाऊन नंबर तरी चेक करून या. नाहीतर हे करा म्हणून ड्रॉप एक देतो आणि गोळ्या देतो त्यांना. कमी येत का बाबा म्हणजे डोकंच दुखतेय ग जास्त प्रमाणाच्या बाहेर माझ. रोज गोळ्या डॉक्टर म्हणत रोज गोळ्या खाऊ नको सन सनी चे कायतरी हे होऊन बसल
होय रोज गोळ्या खायच्या नाही तर
तेड दुःख सुचतच नाही अस एकदम असं भवई अस मुंग्या - माथ्यात बघ भोवया पासण आणि नाकाच्या ह्याच्यात. एवढं डोक दुखतोय तरी आज कालपासून काल दिवसभर घातलेला चषमा आज उठलोय आज बी तसच उठलो ये आणि अ आंघोळ केली ते चष्मा अडकला काढायलाच नाय. झोपताना डॉक्टर झाले झोपतान तेवढं घाला. कामाचं हे झालं की चालू झालं की तेव्हा त्याचं दिवसभर शेतात मग घालायला येतोय वाकता येतेय चिखलात आणि कुठं घालतीस.
व्हय पाऊस आहे का आज.
नाही बाई वातावरण मगाशी नुसतं जरास - हे झालत वातावरण झालं आणि चार चितथडल्यावान झालं आणि गेलत कुठं.
आमच्या इथे स मगाशी जरा बाराच्या दरम्यान जरासा नकळत लागला.
मग तसंच केलं तशी काढलंय ग दोन काढतोय ग काढाय जातोय तवर आणि ऊन पडलं एवढं- काम आहे आमच्या इकडं
आणि आता जरा आभोळच आहे ऊन नाहीच.
आमच्याकडे ऊन पडले आता ऊन आहे.
ह इकडे नाही गार वारं सुटले अब
वारं आहे सोड पण ऊन जरा असं ऊनच किरण दाखवायच लागले आबुळ बिबुळ काय नाही.
ह मग आता शेतातले पूर्णच काम बंद.
थांबलंयच आता पाऊसच नाही त्यामुळे कुठलं काम चालू असणार. तर वाळल्यात आता खरच. तर आता एकदा चालू झालं की एक महिनावर सुट्टी नाही तर. हे तरी कराय नगो पाऊस तर व दोन मेल्यात दोन आहेत चांगलं. च चार पाच सहा आहेत की चांगल मध दोन उप्यास नि कमी पडत्यात मग नंद नंदुबाईला आणि इकड सासूची बहीण माझं हिला आहे कुठं कंदरगावला तिकड. सांगितलं तर आम्हाला तरव ठेवा म्हणून मग ती ठेवतो म्हणले.
ह तरी तुम्ही किती किलो टाकले तसा परवा
आम्ही घरातच अर्ध टिक्क भात ठेवले अन् ते सगळे टाकले आणि दुसरं विकत आणलेला आणि अ पंधरा सोळा किलो विकत आणला अस बारीक भात बारीक भात आम्ही वर्षाला विक - विकत आणतोय ते टाकले तेच दोन तर व मेल्यात आता तेलाच आता बारीक भात खायचं भात ये तेच मेल्यात आणि- जे विक्रीचं भात आहे ते चांगलं आलेत तर
हू हू
तुमचं भात आलंय चांगलं
आमचं काय मी नाही जायच शेताड
नाय वय मग तुझं किती भारी आहे काय नाय.
नाही, मी जाइत नाही शेताकडे. म्हणजे अजून, म्हणजे एवढं काय माहित नाय कुठ कुठं, काय काय आहे ते. पण हे म्हणत्यात नाहीत आले भात चांगलं.
मग भारी! मग सासूबाई कधी गेल्या पंढरपूरला?
काल गेल्या त्या सहा वाजता सकाळी.
वारीतन अन दिंडीत ना?
नाही नाही, गाडी करून गेल्यात.
गाडी, मग ते येणार कधी ये एखाद्या झाल्या, आज व्हय? मला वाटलं एकाद अस साडेवारीला गेल्या तर ते एकादशीला आठ दिवस राय
नाही नाही, राहाया कुठं नाही.
मग धू जनावरांच त वर धारा?
हायेत कि, बाकी आहेत ती करतात की.
हम हम हम, म
आपण तिकडं नाही, त्या कवरक्षेत नाही. फक्त शीन, फक्त भरून दिलेल असत ति नेऊन फक्त टाकायचं
ति तेवढं करत्या, ते तरी कशाला कराच तिथ वास बीस आला तर.
तेवढं काय नाही वाटतं. खरं आता आपलं आपलं कामच आहे म्हणलं एवढं घान
कराय पाहिजे, बघ बघू येते का?
न्हाय, एवढं काय न्हाई येत. कधी तरीच ते पण या नसल्या तरच. नाही तर नाही कधीपण.
हम व्हयचं कि मग, तेवढं कवा तरी त करायला लागणारच.
होय. आणि हे करायचं हे अस संध्य आता पंढरपुरातन निघून अक्कल कोटला जाणार.
हम.
आणि मग घरला.
मी बी गेलतो मध्ये अक्कलकोटला. बुधवारी बुधवार गेलो इथनं नाही व्हय, नाही व्हय म्हणजे नंदुबाई आलत्या आमच्या सुट्टीला. आणि न्हा पाहुनं पण आले होतेत ग, त्यांची मावस त्यावेळी ते अधिक महिन्यात ओटी भराय झालं नव्हतं ग आयांची- ओटी भरायच, मग त्यावेळी नंदुबाई आमच्या सा आईला एक साडी, सासूला एक साडी, आणि तिच्या् मावशीला एक साडी आशा दोन घेऊन आलती मग ते ढेरेवाडीच पोरग ते मध्ये वारलं ते एक्सिडेंट होउन, ते नंदूबाईच्या नंदच पोरग, मग तिकडे गेल् असला मग ती मावशी आलती तिकडं, मग त्या दिवशी जेवण केलत मटणाच. मग ती म्हणली दिदी म्हणली लागलच मावशी आल्यास तर लागलच हे करूया ओट्टी भरतो आणि हे करु म्हण ते त्या दिवशी कनी तिनी घरात राहिल मला वाटलं काय खरं म्हणजे जाऊया, मी आधी दोन नाहीतर तीन वर्ष झालं गुरुचरित्र वाचतोय तवा म्हणून म्हणतोय ह मला म्हण अक्कलकोटला जायाचय, अकलकोट कुठला गुरुवार?
हुं ह म्हणजे अ हेच पारायणाचं
पारायण होय, सात दिवस पारायण आसतय माझं. दिव दिवसभर काय म्हणजे खाल्लं तर खाल्लं, नाही तर मग ते शाबूचच पापड चार तळून खातोय आणि संध्याकाळचं दुध भात, दुसरं काही सुद्धा खात नाही. आंबड, तिखट काय काही नाही सात दिवस मी खाईत. कोणाच्या घरात जायच नाही पाणी, प्यायचं नाही काय नाही आतच असं एवढं कडक असतंय माझं गुरुचरित्र. होय तिसरं वर्ष यंदाचं. उद्यापण म्हणजे मारकळी सांग गेल्या वर्षी पूर्ण गल्ली सांगितलेली. अ अ तेजा आदल्या वर्षी पूर्ण गल्ली सांगितलेली गेल्या वर्षी पण निम्यापासन तिकडं सांगितलं. यंदा बघूया आता कस-कस घडतय तस स्वामी हे देतील तस करायचं.
होय.
सात दिवस आसते सातव्या दिवशी मग तेज हे करतो कारण पूर्ण कडक करतोय मी त्यामुळे काय हे नाही.
आमची दीदी करत्या नाही सगळं देवाच करत्या.
कुठली दीदी?
ही मोठीच की.
ही सत्ता-सत्ता अका होय.
होय.
हम् हम तिज तिज ती पण हचं गुरुचरित्र करत्या?
होय सगळं-सगळं करत्या उद्या पण ते सगळं, आता प्र अ प प्र पती व्रत चालू होत. संपल तेन मग हीकडं हे ला गेली दिंडीला गेली.
पती व्रत म्हणजे ते आणि कसलं असत?
ते काय म्हणजे कुठला वार धरायचा असं काय हाय ते.
हम् हम्म त्यात काय करायचं? सोळां सोमवार असतील ग म ते
काय काय म्हणजे काहीच खायचं नाही.
सोळा समोरच कि म ते, सोळा अं.
ते सोळा सोमवारला फक्त सोमवारच धरायच असतोय हे तसं नाही, हे पूर्ण किती आठ का सात दिवस असत्यात.
मग काय खायचं नाही म्हणजे?
फक्त काय म्हणजे काहीच खायचं नाही सकाळी जरासं पाणी प्यायचं. म्हणजे ते पण आणि श अम संध्याकाळीच म जेवायचं. म्हणजे कसं जेवायचं असं अं तिखट खायचं नाही. फक्त दूध भात किंवा दही भात.
खायचा.
खायचा, अ असं, अस एक साारखं करायचं म्हणजे गावाच हे लंडून बाहेर जायचं नाही. शिव लंडूनय बाहेर जायच नाही आणि कुणाच्या घर दारा जायच. नाही कोणाच्यात काय म्हणजे खायचं नाही आणि म्हणजे शिवा शिवते नाही
हम्म.
हा मग ते उठ-उठल्यावर आधी काही ते स्त्रोत आहेत ते वाचायचं. म्हणजे अंगोळ येन वगैरे करून, आरती करायची देवाची संध्याकाळी स्त्रोत वाचायचं आरती करायची सकाळच नैवेद्य वेगळच. संध्याकाळचा वेगळा असं ती भरपूर व्रत करते भयानक.
मी पण नाही मग पलीकडल्या वर्ष गुरुचरित्र वाचलेलं कणी. त्यावेळी कसं झालत सांग मुलं बार क आणि स पहिल्यांदाच तिन्ही अक्कलकोटा गेलत आणि माझी काय माहित इच्छा म्हणजे स्वामी चरित्र मी वाचतो कायम वा वाचतोय आणि गेल्या वर्षी तिन आमच्या विजय चुलत दिराचा वाढदिवस आणि तिने अक्कलकोट मध्ये हेला जाणं काकड आरतीला गेलतं. मग मी तनी म्हटलं मला गुरुचरित्र आणा गुरु तर दहा वेळा तो म्हणजे लय पाळणूक असती. त्या नाही गुरुचरित्रला ते तिन तिन्ही म्हणायचे ते आमचा दीर तो अ हे ब विचारतील अशा शंभर म्हणजे दहा वेळा फोन करून विचारतील जर पाळणूक व्यवस्थित होईल काय हे करील काय ती त्याच्यासारखं वाईट काय नाय मी म्हणल घेऊन यायचं काम करा. माझं मी वा वाचायचं का ठेवायचं बघतो मग ते आणलं पण त्या वर्षी मी केलं पण ते संध्याचं केलं आणि सगळं चुकीचं झालं म्हणजे काय झालं मला वेळच भेट त्यांना आणि व्यवस्थित वाचन पण हुईना आणि मूल सारखं क यायचं मम्मी मम्मी ते बोला लागायचं हे चुका म आता गेल्या वर्षी मी काय केलं बरोबर तीन वाजता उठायचं आंघोळ करायची काय न खात? तर एक तांब्या फक्त पाणी प्यायचा आणि तांब्यावर पाणी पिलं की तिथं बसलो की नाय वाचनाला चार ला बसलो की नाय सहा वाजेपर्यंत कोण उठतच नाही सासू उठत्या तिजी ती अंगोळ करुन ती कशाला बोलत्या आपल्या सगं मुल उठतच नाय. त्या निवांत वाचन होतेंय हे करायचं जप करायचं स्वामींचा सहाला उठायच आणि मग म आपल्या कामाला लागायचं असं करतोय गेल आणि यंदा पण तसंच करणार.
व्यवस्थित होतय ग उठतच नाही लवकर कोण नाही त्यावेळी म्हणून ते व्यवस्थित होतय.
असं म्हणजे कोण उठायच्या आधी करायचं असतय काय ते.
पहाटेचं करायचं आणि पलीकडल्या वर्ष चुकीचं झालं मी संध्याचं वाचलं त्या माझं चुकीच झालं मग ते. पहाटेचं वेगळे वे कोण नसतय नाय उठतच नाय.